हॅलो हो काय चाललंय.
निवांतय तुझं काय चाललंय.
माझं काय नाही बघ आत्ताच जेऊन बसले.
हो एवढा का उशीर.
अग सकाळी नाश हच नाश्ता चाललेला मी नाश्ता केला नव्हता, मला माझ्या आवडीचं काहीच नव्हतं मगी बनवलं त्याच्यामुळे जरा लेट झाला.
काय बनवलस.
दोडक्या अत दो आ मसाला धोडका बनवलेला.
होय अ नाश्त्याला काय होतं.
ते तिकट शेवल्या केलेल्या यांनी त्या नाहीत आवडत मला.
तिकट शेवया कसं करायचं.
काय माहित का कसं करते पण मी हे केलेलं. अ मसाला. चला दोड. इतका छान झालेला. तुला सांगू का मी रेसिपी
तेच की आता तेच मी विचारलं कसा बनवलेला मसाला दोडका सांग
अ आधी आहे ना म्हणजे अशे धोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या आणि ते आपण कस बारीक चिरतो तसं नाही चिराहायचं असं एक अ एकद एकदम त्याला म्हणजे मोठे मोठा असं तुकड करतो ना आपण त्या टाईप म कापायचं आणि त्याला मधून अशा चिरा पाडायच्या आणि त्यात म्हणजे आपल्याला जो मसाला तयार करणार आहे ना ते भरायच त्याच्यामु मग आशे अ चिरा पाडून त्यात मसाला आता मसाल्यासाठी कूट भाजलेलं कूट घ्यायचं म्हणजे आपण कस शेंगदाने भाजतो ना ते वालं कूठ तसलं कुठ घ्यायचं. त्या कुटात अं जिरे पावडर, धने पावडर नंतर हळद अ नंतर अ बेडगी लाल मिरचीची ति पुडं ना ती किंवा मग आपण घरात वापरतो ती
म्हणजे सगळे स मसाले घातलेस काय?
हा हे सगळं घालायचं मीठ वगैरे तेल टाकायचं त्यात आणि एकदम अस मसाला पेस्ट कशी असती म्हणजे पेस्ट म्हणजे एकदमच हे ना अशी पण जरा घट्टच म्हणजे हे करायचं जास्त पण तेल नाही वतायचं थोडं वतायचं. आणि त्याच्यानंतर तर मग त्या चिरा चिरा पाडला ना त्यात तो मस्त भरुन घ्यायचा. तू लिहून घेतेस का मसा- -ले मी सांग
हो सांग की
हा हळद, हळद, अ जी जिरे पावडर.
डर.
अ धने पावडर,
अ.
गरम मसाला,
ह.
आणि गोडा मसाला असतो ना तो तो एक हां तो थोडासा टाकायचा जास्त नाही टाकायचा. आणि सगळ्यात तुला माहितेय ते त सगळ्यात मेन काय टाकलं मी. त्यात म्हणजे एकदम असं अ बडीशेप अस ते ना आपली ती चेचून त्याची पुड कुर म्हणजे जास्त पण नाही पुड करायची अशे ओबडधोबड चे चुन घ्यायची आणि तिथ आ मसाल्यात टाकायची. म्हणजे त्याच मसाल्यात कालवून घ्यायची आणि ते सगळं केलं ना की आपण त्या दोडक्यात भरून घ्यायचं म कांदा कापायचा आणि टोमॅटो
बर.
कांदा टोमॅटो कापून ठेवायचा त्यानंतर फोडणी कशी द्यायची मीही तेल टाकायचं तेलात अ आपलं हिंग असतयना हिंग टाकायचं. टाकल्यानंतर अ हे अ जि अं जिरे जिरे नको टाकायला कार आपण जिरे पूड टाकलेलीचे ना त्यात. म आपण मोहरी टाकायची थोडीशी आणि अ आल्या लसण्याची पेस्ट म्हणजे आपण घरी बनवतो ना ती टाकायची. आल लसूण चेचलेली पेस्ट ती टाकायची आणि असं परतून घ्यायच आणि हे पण टाकायचं कडीपत्ता. कडीपत्ता टाकला ना की म्हणजे ते आलल जोपर्यंत ती आलं लसणाची पेस्ट अशी कशी भा भाजत नाही ना तोपर्यंत अशी मिसळून घ्यायची त्याच्यानंतर कांदा टाक व्हायचा कांदा का कांदा टोमॅटो एकसातच टाकायचा थोडासा टोमॅटो गिर झाला ना त्यात जसा हा गीर झाल्यानंतर अ आपण जे आपण मूगडाळ असते ना बघ ती धु ती धुऊन टाकायची दोन तीन चमचे म्हणजे आपल्या ह्याच्यावर दोन तीन चमचे टाकायची
हा.
हम्म आणि ती टाकल्यानंतर थोडस त अह थोडे एकदम किंचित पाणी टाकायचं कारण कसं ती डाळ चिटकती ना ग तेलात अशी चिटकून बसते. मग थोडंस एकदम किंचित दोन तीन चमचे पाणी टाकायचं. आणि त्यानंतर आपण ती दोडका भरून घेतलेला ना?
हम्म.
तो मसा मसाला भरल्याला दोडका टाक काय जातात आणि हळद टाकायची थोडीशी. आणि मग काय करायचं? एकदम असं तेलातच परतून घ्यायच चांगलं आणि वाफ द्यायची एक. वाफ दिल्यानंतर अह चटणी टाकायची कारण आपण चटणी इतकी नाही ना टाक कत त्या मसाल्यात. म चटणी अह चटणी टाकायची वरून आणि मग पूर्ण परतून घ्यायचं तेलात जोपर्यंत म्हणजे असं अह त्या दोडक्याचा कलर म्हणजे अस थोडस वेगळा दिसायला नाही ना लागत तोपर्यंत परतून घ्यायच आणि कारण आपण ती कुट आणि ही सगळे मसाले भा भाजायला पाहिजेत
हो हो मग हे है ना.
हा चि चिटकून द्यायचं नाही आणि मग हे सगळं केल्यानंतर आपण पाणी वतायचं थो म्हणजे आपल्याला केवढं पाहिजे म्हणजे हिच तो ही भाजी हाय की नाय अशी थोडीशी सरसरीत चांगली लागती मग अह ते टाकायचं ते टाकल्यानंतर अ शी म्हणजे शिजवायची चांगली झालं.
बर. एवढी सोपी होती? कसा बरोबर खाल्लीस?
चपाती बरोबर. अगं भाकरी भाकरी नाही आवडत मला.
अ भाकरी बरोबर छान लागतय पण दोडका.
नाय मला भाकरी नाय आवडत म्हणून मी चपात चपात हो. तू काय केलेलास
आज मी मसाले भात बनवलेला पण वांगी टाकून बनवलेला आणि हा वांगी भाताच बनवलेला आणि अगं मला इतका टाइम नाही मिळाला ना मग नाष्ट्याला पण काय अ इतं काय असं बनवलंच नव्हतं नाशत्याला फक्त चहा चपाती आणि खिचडी होती ती खाल्ली आणि आल्यानंतर थोडसा वांगी भात बनवला
हा बाहेर गेलेली का काय कुठे
हो अगं बाहेर म्हणजे क्लासलाच की रुटीन आता ठरलेलंच आहे नाय क्लास करायचं परतयायचं परत आणि घरी
तुला सुट्टी नसेल ना आता व्हॅकेशन
नाही नाही ग वॅकेशन ला जाय ठरलेलं वॅकेशन काही सुट्टच नाहीत तू जाऊन आलीस का
नाही ग माझं पण ठरलेलं पण आधी म्हणजे बाबा बाहेर गेलेत ना माझे ते गेले मग आम्हाला अग आताऊन बघितलंस का कीती
हो आता पाऊस झालं इकड ना खूप पाऊस झालाय
होय इकडं बघ आज आ बाळ आले नाय तर मग म्हणलं की ऊन जाचाऊ वाटत नाही कसं चक्कर बीक्कर आल्यासारखं होतं इतकं ऊन होत
अग नाही डिहायड्रेशन झालं ना मग काय ख पाणी भर भरपूर प्यायला पाहिजे पाऊस तर चालू झालाय दोन दिवस
ह हो तुझी कोल्हापुरी भाषा छान वाट ते ना
होय काय
हो
जे जरा वेगळे आहे ग आमची तर र
आमची सातारी पडते इकडची
हा तू आलीस कि हो
हम्म मग तुझं काय चाललंय आता कशाचा क्लास लावलाय
काय नाही बघ माझा टायपिंगचा क्लास चालू आहे टायपिंग मराठी ती तीस आणि इंग्लिश इंग्लिश थर्टी फोर्टी झालंय सोड माझं हा मराठी तीसलाय
होय
करून घेणार असलीस तर घे काय लय अवघड नाही फक्त जरा प्रॅक्टिस पाहिजे बघ
अग आता टाइम नाही ती क्लास लावायला, आता ऍडमिशनच बघाला पाहिजे ना आता सुट्टी संपली की आता सिट तिचा रिझल्ट लागील
आता घरीच तेवढं ता करायचं
हा म्हणजे टायपिंग येत कारण कंप्युटर आहेना त्याच्या मुळ मग
ते ग म्हणजे केम
हा म्हणजे ते क्लर्क मो वाले असतात त्यांच टायपिंग तसं शिकवत्यात काय
हा ककिती खटकीत बटनं दाबण्यात बघ फास्ट
हां
स्पीड म्हणायचं स्पीड पॅसेज किंवा स्पीडमधेआणि आपण नॉर्मली तुला काहीच टायपिंग येत नाही ते त्या दाबतो ना ते टायपिंग वेगळं
हा म्हणजे तेच की मी तुला म्हणलं काी नाही क्लर्क लोक म्हणजे हे करत्यात बघ तुला मग पुढ काय? काय करायचय तुला
काय नाहीता चाललंय बघूया क्लास झाला की मग अजून तर काय ठरवलं नाही काय करायचं काय नाही
होय माझ बघ आता ऍडमिशनच चाललंय पण पुण्याला बघितलं दोन तीन ठिकाणी पण घरातली म्हणतेत नको वगैरे आता बघूया कसं कसं होतय मग इकड पण आपल्या साईटला बघितलं कॉलेज वगैरे पण अजून कसग सीईटीचा रिझल्ट नाही लागला आणि त्यात मेन अग नीटच पेपर कस पेपर फुटल्यामुळ ते पण लांबलय आता काय माहित जुलै ऑगस्ट मध्येच त्याची ॲडमीशन होतील
हो हो आता जून, जुलै, ऑगस्ट लाच जाणार सोड तेवढं काय आता तरी थोडा वेळ आहेच कि जून महिना आहेच की तुझ्याकड
हो
काय बघ स वे चांगल्या कॉलेजमध्ये आणि क चांगला कोर्स निवड जेणेकरून तुला पुढच्या भविष्यात म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही फास्ट फास्ट होऊन जाईल सगळं जे तुला पण अस तसं असं पण बघ
हो हो
मग आणि काय म्हनलीस बाकी काय नाही बघ बिझी आहेस इतकी दिवस तूझा
हो हा बघ आता पण जायच चय जरा कपडे धुवायचे आहेत मग चाल ते मग तुला मी थोड्या वेळा नंतर करू का?
अ चालेल कर पण माझं पण काय झालं माहिती आहे काय? तुला तुला
हा
आता मी पण बिझी आहे. तुला थोड्या वेळान म्हणजे आता आपण संध्याकाळीच बोलायच म्हणजे कॉल करीन मला तुझ्याशी बोलायच काय होतय ह्याच विषयावर कॉलेज निवडलीस काय कोणतं कॉलेज घेतलंस? किंव्हा काय निवडलीस? ठरवलयस आता ते तू मला सगळं सांगितलंच आहेस. तर मग काय आपण राहिलेला विषय मग आपण संध्याकाळी बोलूया काय प्रॉब्लेम नाही.
बर चालतय
हा चालेल
हा, हा, हा बाय बाय.
हा.